हॅलो हो येतोय येतोय बोला बोला
तुमचं मुलं माझे मुलं मोठे आहे मुलगा आता दहा अच्छा हम् आता फार मोठ
हम्म बरोबर आहे कॉम्पिटिशन पण खूपाय आता मुलांची बापरेबाप कॉम्पिटिशन पण खूपे म्हटलं मुलांचे आता प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठलं निवडावं आणि कशात करिअर करावं कन्फ्युज असतात मुलं पण हम्म हम् हम्
आज माझं तर आता याेत एवढा लहान आहे तरी याचं शिक्षणाच मला टेन्शन अलय
म त सगळ्यांना तेच सांगते की तो त्या चॉईस ने करल मी कधीच त्याला सांगणार नाही की तू हे कर किंवा ते कर त्याला ज्याच्यात आवड असेल तो करेल - म्हणजे कसं मुलांना इंटरेस्ट असलं ना तर ते आवडीने
बरोबर आहे ना
फोर्सफुली केल्यासारखं होतं मग
बरोबर आहे ना
हो कारण की माझे पण जरा म्हणजे असं बरेच फ्रेंड्स असं एक्झाम्पल आहेत ना फोर्सफुली पेरेंट्से करायला लावलं आणि इंटरेस्ट नाही म्हणून म सोडून दिलं
सोडून दिल्या बरोबर त्यात वेळही वाया जातो
हम्म म्हणून म्हटल मग आता ते बघू आता याचही काय
हम्म हम्म हम्म हम्म
क झाला स्वयंपाक हो स्वयंपाक झाला हम्म मी तेच म्हटलं कोणी फ्री असेल तर बघू आता हे करून घेऊ पूर्ण कारण मग ते तीस झाले पूर्ण हा हा
आता बघू नंतर बापरे एवढं म्हणजे खूप तारेवरची कसरत होऊन जातय इतके टास्क पुर्ण करायचे म्हणजे कारण काय होत ज्यांचे पुर्ण होतात
हम्म
ते आपण विचारलं तरी फोन मग मेसेज बघितली तरी काही रिप्लाय करत नाही
हा तो एक प्रॉब्लेम होता ऍक्च्युली माझ्यासोबत बरेचदा असं झालंय म्हणून माझे एवढे दिवसापासून पेंडींग होते म काय तू अ मदत करायला पाहिजे कारण इ दहा मिनटं बोलायचं य हम आ फोर्स करून पण नाही चालत ना म्हणजे आता कस कि जास्त जवळचे व्यक्ती असेल तर ठीक आहे आपल्याला फोर्स करता येत की नाही आपण बोलून घेऊया असं
बरोबर आहे ना
नाही की तुम्ही करा किंवा मला सहकार्य करा
बरोबर आहे
तेवढे होतील म मी पण तेच ठरवलं झालं तर झालंय ठीके नाही झालं तर नाही झालं सांगू म्हटलं अजून काय मिेळूत तुमचा
आमच्याकडे आज सकाळी होती फ्लावरची भाजी पोळी खिचडी तांदळाची
आज आमच्याकडे पण आता दुधी भोपाळची भाजी रशीला आवडतो म्हणून पळी हा तो भाजीपोळी खातो आवडी खातो गोड नाही आवडत त्याला त्याला मी स आठव्या नवव्या महिन्यापासून द्यायला लागले म्हणजे त्यात त्याोबत कधी बाहेर जरी गेलो ना ल ट्र्रीपला तरी काही प्रॉब्लेम नाही सगळं खात तो त्याला पापड आपण पापड मागवलं बाहेर पापड खातो मंचुरियन खातो त्याला पनीर आवडतं पनीर चिली मागुली खो पनीर भुर्जी त्याची आवडतीय
अगवे
सगळं खातो
बरं झालं चांगलं
हा त्याला आधीपासूनच सवय ठेवली म्हणजे कसं ना आपलं काही वेगळं नको बनवायला आणि तो कस आमच्यासोबत ताटातच एका ताटातच बसतो तो जेवायला म्हणजे आपण जे खात असो ना तेच पाहिजे त्याच्यासाठी वेगळ दि तो हात पण नाही लावत अेक्षा म्हट जाऊ आपल्यासोबत खातो बरं आहे बरोबर आहे आप व त्याच्यासाठी मी अस कधी स्पेशल बनवलच नाही हा नाशत्याला वगैरे बनवते पण असं जेवण कधीच वेगळं नाही बनवलं मी त्याला म्हणजे आजपर्यंत तरी नाही ब्रेकफास् कस आता त्याला मी आज दि हो थालीपीठ आपलं म पीठां थालीपीठ केलेलं ना तसं म्याच्या खालीपीच्याऐज त्यालाधीड दिलं म्हणज ते जरा चायला त्याला सॉफ्ट म्हणून मग हा भोपळा टाकून मग ते बनवलं त्याच्यासाठी ते खाल्लं ते झाल्यानंतर मग भाजी पोळी वालाच्या शेंगा खातो त्याला फक्त तांदळाची भाकरी नाही चावतायेत म्हणजे ती कसं थोडस गिळला त्याला प्रॉब्लेम होन जात थं नाही माझ्या कधीच नाही आल कड कस
हम्म
वगैरे पण नाही झाल्या माझ्या त दुसऱ्या दिवशी पण सत असतात हा ट नाही मी आपली नॉर्मल भाकरी कर कोमट पाणी किंवा थोडस कोमटपेक्षा थोडं गरम पाणी म्हणून मग ते कशा होतच नाही इव्हन माणस असू ण माझ्यापेक्षा चांग भाकरी बनवाटे मला खर भाकरी जास्त इंटरेस्ट आहे कारण की पोळ्या ना मला एवढं काय पटकन ज नाही एवढ्या वर्षापासून बनवते पण मला भाकरीमध्ये जास्
बरोबर बरोबर भाकरीना बनते पण पटकन आणि पीठ चांगलं छान मळलं ना ते एकदम सॉफ्ट राहते ते
म्हणजे तांदळाच्या बाजरीच्या भाकरी नागलीच्या म चांगलच एक बनतात माझ्या फक्त म हा मक्याची थोडी जरा उघड जाते बनवायला ती पण चांगली होते
ब ती मग मिक्स करून बनवली की मग काही नाही तिला पण
पण असं मल्टीग्रेन म्हणतात की मल्टीग्रेन म्हणजे आपल्या पोटला म्हणजे अस डायजेस्ट करायची सवय अस तर ते मल्टिपल असलं का ते डायजेशन थोडं स्लो होऊन जात
स्लो होऊन जातं बरोबर आहे ना कारण काही पदार्थ जड पडतात आता बाजरीची भाकरी काही काहींना पचते पण काही काहींना त्रासदायक होऊन जाते
हम्मत ना हो आता सध्या तर कस पावसामुळे वातावरण थंड होऊन आम्ही बाजरीत खातोय अ झ माहेरी शेती आहे ना मग बाजरी धरून तिकडन आली मग ताजी ताजी बनवून मग मोकळ होत नंतर काय
बरोबर
तुम्हाला काय पोळ्याची भाकरी आवडतात दोन्ही पण दोनी ना वाला तला ब छान बनवतोण हो ना वाजळ होतच चांगलं पण मला पोळ्यांना फार कंटा आहे
हम्म हम्म हम्म हम्म पोळ्यान ते पीठ माळायचा खूप कंडा येत गव्हाच्या पीठाचा नाही कच्ची कच्ची घटना
नाही ऍक्च्युली काय प्रॉब्लेम माय का म म्हणजे कसं बाकी आता माझ्या सास ऱ्यांना लागत एकदम पातळ बोलपापासारखे यांना थोडीशी जाड लागते मग ते अस करण्या करण्या म मला कंटाळायला लाग
हम्म बरोबर वेगवेेग
बनवायलाच स्पेशल कटाळा नाहीे येत पोळ्यांचं. पिठ पटकन मळलं जातं सगळं केलं जातं प्रत्येकाच वेगळ म्हणजे भाकरी इव्हन भाकरी पण त्यां एकदम बारीक लागते म्हणजे असं जास्त जाड वगैरे आपण कसं नॉर्मली मिीडियम बनव कशी नाही त्यापेक्षा अजूनारला
बरोबर बरोबर
मग प्रत्येकाचं वेगवेगळ्या बनवायचं मग ते पोळ्या मी झाल्या का झालं मग संपलं
ह ह ह ह ह हम हा हा हा हा.
कोण सेट नाही घेतात.
बर र र र
चलं बर नाही तर मग कंटिन्यू असं पण लग्न झाल्या पासून पोळ्या भाातरी मीच करते त्या मग तू भाजी कर आणि आता बरं नाही म्हणून तर पूर्ण सगळं मग संपक मीच करत आता माझ्या लग्नाला किती पाच वर्ष झाली
हम्म हम् हम्म
मग आता सगळं त्यांना गुडक्यांचा प्रॉब्लेम झाला होता
हा
मग चालायला हा डॉक्टर नाही बोललेत ना खाला जास्त उभं राहायला म्हजे असं काही ठराविक भाज्या ज्या त्यांच्याच हातच्या चांगल्या असं मग त्याच बनवायला लावते मी सगळं प्रिपरेशन वगैरे द ते करू काय काय लागतं काही नाही मग कोठे त्यांना द्यायला लागत कारण की कसं ते फूड त्याच्यावर पण टेस्ट डपेंड
हम्म बरोबर आहे ना आणि हातहाताची चव बदलते
हो आता त्यांना तुम्हाला हे वाल माहिती आहे ना आ भाजी त्या एकदम छान बनवतात माझ्याकडन सेम तशी बनतच नाही मी खूपदा ट्राय केली म्हणून त्यांची त्यांना सगळी तयारी करून देते मग त्या फक्त फोडणी देतात
हम्म हम्म हम्म हम्मम्.
आता कसं मा माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीनच होत्या, तांदळाच्या भाकरी पण मी फर्स्ट टाइम इकडेच खाल्लेलं. मी कधी ऐकल्याही नव्हत्या आणि खाल्ल्याही नव्हत्या आणि बघितल्याही नव्हत्या.
बरोबर बरोबर.
असं काही ठरवलं इकडे ना माझा पूर्ण बदल झालाय सगळ्या गोष्टी म्हणते म्हणजे जेवणामध्ये का अस ना मेनू मध्ये भाकरीमध्ये सगळ्या सगळ्या गोष्टी चेंजेस आहेत. हम्म हो. आता मी आहे, खानदेश साईडचे आता मग तिकडची टेस्ट आणि इकडची टेस्ट मध्ये खूप फरक आहे, मला एकदम तिखट आवडतं. आणि यांना म्हणजे कमी प्रमाणात पण आता बेबी मु ती पण कमीच तिकट खाते कारण की मला ही डाजेस्ट नाहीत होत ते आता हा. आणि त्याच्यामुळे. म हे भाज्या एकदम आम्हाला नॉर्मलच बनवा्या लागतात म्हणून म्हणजे तोही खातो ना. तखट असलं तरी खात म्हण तो पण त्याला डायजेस्ट नाही होत. मग ते म्हणून त्याच्यासाठी एकदम नॉर्मल हा हा. त्याच्यासाठी एकदम नॉर्मल हो हा. मग असं डायट मध्ये खूप चेंजेस झालेले
हम्म हम्म हम्म बरोबर बरोबर.
बाकी तुम काय फेवरेट पदार्थ. मी नाही खा मी आणि बेबी नाही खा बाकीची खातात.
हा हा हा.
खाता ना हम्म तस मी बनवते मी चांगलं. म्हणजे असं बोंबिल फ्राय वगैरे असले ना तर ते चांगले करते. पण हा खात नाही नॉनव्हेज पण चांगलं बनवते माझ्या हात आवडत सगळ्यांना पण खायला ऍक्च्युली कस झालं. म्हणजे मी लग्नानंतर टेस्ट के म्हणजे खाल्ल यांच्यासाठी की, आता घरात सगळे खात मी एकटी नको अस नाही व्हायला पाहिजे म्हणून म मी टेस्ट केलं पण मला काही जमलं नाही आणि प्रेग्न्सी मध्ये मी एवढं पाराण वगैरे के सगळं केलं चौ्या महि्यापून त आठव्या नवव्या महिपर्यंत पारण के मला ते इच्छाच निर्माण नाही झालीह आणि झालं म या पच बरी खाऊ घातलं की बेबी स्ट्रॉग झाला पाहिजे आता तू ब्रेस्ट फिडिंग असलं का मग तू स्ट्रॉंग तू असं चांगलं पौष्टिक खाल्लं तर बेबीला मिळेल असं म्हणून या दोनदा मी इकडे आल्यानंतर खाल्ल पण तो मला खूप त्रास झाला म्हणजे नॉन व्हेज खाल्लं नेक्स्ट लगेच अ अर्ध्या तासाच्या आत मला ओमिट लूस मोशन चालू झाले मलाही आणि बेबीलाही तो तर खायचाही नाही तेव्हा पण त्याने दूध जरी नसेल पिल तरी त्याला त्रास व्हायचा.
अरे बापरे.
आणि आपोआप आत्ता ना आम्ही बर्याच विचार केलेला की, याला स्टार्ट करून ऍट्लिस्ट एक तरी स्टार्ट पण तो असं काहीतरी करतो ना त्याचे पप्पाही बोलतात की, नको मला याला पाठवायचं नाही आणि नको खावू घालूस. गेला तोच देवाच अस काहीतरी करतो आणि त्याला जर विचारलं ना पैसे तुला खायचं का नो डायरेक्ट तोंडावर नो बोलतो.
वो बापरे.
हात हात हालवतो नो नो चा ॲक्शन करतो नो नो नो नो करतो. क्लिअर बोलतो तो आणि हे जर कोणी गेस्ट वगैरे आले नॉन व्हेज. वैगेरे आणल ना तर तो ताटाजवळ पण नाही जात तो स्वतःच नाही जात. तो लांब राहतो.
अगं बाई
त्याला भात दिसला ना ताटात मग तो त्याला असं नॉनव्हेज मध्ये कधीच आजपर्यंत हात नाही टाकलेला त्याने म्हणून म त्याच्यावर नाही आपल्याला प्रतिक्रिया म्हणजे मी नाहीच असं बोलणार नाही त्याला तो मोठा झाला समज जेव्हा त्याला समजायला लागल त्याला खायचं असेल तर खाऊ शकतो असा काही रेस्ट्रिक्शन्स नाही ठेवले कारण की घरात खातात मी नाही खात म्हणून माझ्या मुलाला देणार नाही अस काही नाही त्याची इच्छा झाली पाहिजे म म्हटलं तोपर्यंत जोपर्यंत त्याला समज येत नाही तोपर्यंत ठीक आहे आणि त्याने मागितलं पण पाहिजे ना ओ आपण कसं बळजबरी द्यायचं
आपला भरपूर कॉल झाला आहे बरं का आता तुमचा कॉल आहे कारण हां तो एक्सिड होऊन जाईल हां आता तुम्ही ये ना दोन पाच मिनिटं थांबा नंतर कॉल करा
येस येस चालेल ओके बाय